हां बोल हम्
मस्त नाव आहे रे रुपाली काशीनाथ घांगड असं नाव आलं
हा मग मी पूर्ण नाव सेव केलंय ना तिकडे टाकलंय
हम् म
हे बरं तुला कसं कळलं की दहा मिनटं झाले म्हणून
म्हटल्या तुला मी मिनटं बघ
अ हा अर म त्यांनी तिकडन कट कट नाही झाले का ते
अच्छा अच्छा आता मला फोन सायलेंट करावा लागेल यार कॉल उचलण्यासाठी
दोन कॉल परत
खरं दोन कॉल म्हणले चांगला आहे यार
हा तेच तेच
हम्म
मग तुझ्याकडे काय होतात जेवण
मी अजून नाही जेवलं सांगितलं ना तुला मी अजून नाही ज
आणि ब्रेकफास्ट
जेवताय ना हो हे हम्म तो काय केला ब्रेकफास्ट
मी चहा बिस्किट तू
तिथे बोर मुलगाय रे तू
हो रे काय काय करणारता तुझ्यासारखं आमिर नाही ना रोज रोज पोहे उपमा साबुदाणा खायचा
नाय रे मी काय हॉस्टेल ला राहते
मग
नाहीरे मी का हॉस्टेलला नाही राहत पोहे उपमा खायला रोज
ल मदन मदन फोन लावता पणी ये असतय ना
नाही ते फोनच नाही करणार मला
कस काय
नाही काणार बोर येत
त्यांना माहित आहे का की तुमु तुमचं एंगेजमेंट झालं म्हणून
हो
हे बाबा हा का
हम्म माहितीते त्यांना मी सांगून आलेली त्यांना
चागलय चांगलंय
हम
हो ते खूष झाले असतील ते
हो सांगून आले
मग तेनी केला असेल वा वा असं केलं असल
काय करणार ते काय नाही करते काय नाही बोल
ना
काय ना बोला झाल
ऐक ना समज एका दि दिवसात जर का थर्टी कॉल पूर्ण झाले
असं शक्यच नाही हो
असं हो होऊ शकत जर सकाळपासून आपण केलं तर
नवय असं होऊ शकत नाही कारण हम्म एवढं कोणाला रिकामा वेळ नसतो कोणी कोणासोबत बोलायला एवढं
मला आहे बा मी हे बघ मला आहे मला कोणी पार्टनर भेटला ना
हम्म अरे बरोबर आहे तुझं मला मान्य आहे बरोबर आहे तुझ बट त्याच्यावर पण सिक्वेन्स आहे ना की काय बोलणार एवढं तू पण तिच्या त्याच्यासोबत किंवा तिच्यासोबत
ते काय असं आम्ही आम्ही कॉल चालू
ह चालू ठेव काय ठेवणार चालू काहीतरी बोलायला तर पाहिजे ना
म्युझिकच बोलू आम्ही एकमेकांना म्युझिक म्युझिक ऐक काय काहीतरी ऐकव आम्ही
हम्म काय रे यार तुम्ही बोरलोक काय पण करता
मग काय काय करणार सांग
काय बोलणार काय तुम्ही दिवसभर दहा कॉल मधे वीस कॉल म पंचवीस कॉल मध्ये
काहीतरी बोलू
ते बोलायलाच शब्द नसता काय बोलणार तुम्ही लोक
ते आहे ना मग तुझी तुझी मम्मी अस म्हणत नाही का अरे काय दिवसभर कोणाशी बोलत असते तु दिवसभर सांगितलं का तू तू तिकडे सांगितलले का कि माझा जॉब असतो म्हणून
हो मी सांगितलेला त्यांना
का ग.
कि हा माझा जॉब असतो म्हणून
की आम्हाला बोलण्याचे पैसे मिळतात तसं. वा वा.
चांगलंय चांगलंय.
हा मी त दीड वर्ष करते येणार रे मग एवढं काय वाटत
मग तुम्हाला एवढ्या उशिरा का सांगितल्या दीड वर्ष करते.
अरे पण मी फोनचा ऍक्च्युली काय आहे ना मी तो अनइन्स्टॉल करून टाकला होता ऍप
म
मग एका मुलीचा मला फोन आला कार्या ॲप साठी
तर मी त्या मुलीला फोन केला की अ म्हणजे नक्की काय तो टास्क नक्की काय मग मी परत इनस्टॉल केला.
मग अ मी इन्स्टॉल मी आधीपासून युजर असल्यामुळे मला तो टास्क लगेच आला ना पण तो गुजरातीमध्ये आला. हु गुजरातीमध्ये आल्यामुळे प्रॉब्लेम झाला.
न आता गुजराती मला आलं तर च आईला मी कसं करणार.
कसं काय गुजराती येईल तुला आला आहे ना मराठी मध्ये टास्क अ मग मराठीच आहे.
हम्म.
पैसे देतात ते लोक देत नाही असं नाही पण लेट पण देतात केव्हा लगे च पण देतात.
का हरकत नाही रे पण आपण जो फोन नंबर दिलेला असतो त्या नंबरला दिलं व जीपे करतात ना
हो.
मंग बस.
जी पे करतात ते लोक आणि ना तिकडे ना प्रयत्न करत राहतो की ते अकाउंट सिलेक्टेड आहे ना त्याच्यावर क्लिक घात रा बघू काय येत का म्हणजे अ ते लोक बँक वगैरेचा नंबर मा का कारण की मागू पण शकतात ना ते लोक
हा त्यामुळे तू ना प्रयत्न करत राहा कि ते लोक मागतात की नाही माग
हा ते हा प्रय प्रयत्न करू
कारण किती लोक भरपूर मागतात बाबा बँकेचा पासबुकचा नंबर
अ त्यांची नाटकं असतील ते प्रत्येकाची
हम् नाटकच नाही रे पण त्या लोकांना अस वाट म्हणजे हे व्हायला पाहिजे ना की हा बाबा युज करतात म्हणून...
हा म्हणजे आमचे... पैसे बरो बरोबर चालेत अस...
ही नाही ती लोक... बरोबर बरोबर आहे की नाही... ते लोक हे करत असतील काहीतरी...
अ तुझ्या शेड्यूल असत ना बरोबर मी बरोबर दहा वाजून... दहा वाजेपासून चालू केलं असत मस्तपैकी सहा वाजेपर्यंत आपण केलं असत.. मध्ये एक अर्धा तासाचा लंच टाइम घेतला असता. पण कसं तुला पण काम असतात ना घरी वगैरे...
मला काय काम नसतात रे...
आपण काय अकरा बाराला जरी चालू केलं तरी आरामात... सहापर्यंत वगैरे करू शकतो ब्रेक घेऊन घेऊन घेऊन घेऊन आपलं मस्त...
जाणार आहे ना...
हम्म अजून वेळ आहे ना तेला..
हो अजून भरपूर वेळ...
म काय मग काय तेच ना...
हम्म आता अशे दोन वाजले आहेत तर जाऊ शक.. सहा मिनटं....
किती... दहा झाले का...
सहा सहा...
स चेक चेक करत रहा का... अ मला बोल मग मी कट करन तिकडून.. एंड कॉल पट..
मी ब मी ना हे करत असते...
तुमच्या घरी कोणालाच मराठी येत नसेलणारे मग...
ह न नाही नाही म्हणून घरच्यांना का कळत नाही ना हाक... काय बोलतोय काय रे बोल..
तू त्यांना शिव्या पण घात... त्या मराठीमध्ये तरी त्यांना कळणार नाही... मजा ना यार तुझी...
ते...
भारी या तस.... हम् भारी वाटत असेल तुला घरी... पाऊस पडतो क नाही रे तुमच्याकडे...
ना आज नाहीये काल होता काल कालपर्यंत होता रे थोडंफार...
अरे हा यार आज कुठे गेला काय माहिती...
हं...
आज कुठे गेला पाऊस...
गेला असल फिरायला...
नाही रे तू कोयाल बोलायला लागले ना समजायच पाऊस येणार आहे...
तसं काय तरी पण आता कुठलं तरी ना कुठलं कुठ... कुठल तरी हे आलंय नवीन..
बाय...
त्याच्यामुळे पावसाचं हे आता कमी होणार ते समुद्रामध्ये ते वाफ नाही बनत कधी कधी अस म्हणजे...
ते मी पण ऐकलं होतं व्हिडिओ मध्ये कि असं काहीतरी... हम्म मी पण ऐकल होत व्हिडिओमध्ये कि असं होणार आहे काय तरी...
समुद्रामध्ये वाफ बनत नाही म्हणे असं
मी पण बघितलं होत मी पण ऐकलं होत कुठेतरी कि काहीतरी होणार आहे असं. कि कोणत्या तरी समुद्राला अ हे झालंय
होई काय
कोणत्या तरी समुद्राच काहीतरी झालंय म्हणे मी पण ऐकल होत
हो ते असच आहे. नाही तर परिसर खराबच चालले रे आता काय
आ काय कारणार जाऊन
कुठल्याही ऋतूमध्येध्ये काही होतय त्यायाच्या आईला एकदा तर फे फेब्रुवारी का मार्च मध्ये पाऊस पडला होता यार
कायचेच हार
मार्च मध्ये पडू शकतो रे जानेवारी महिन्यात एक वाह मला थंडीचे दिवस खूप आवडतात त्या आमच्या मामाच्या
आमच्या मामाच्या घरी ना हे आहे ना समुद्र आहे.
म्हणून तर क्लासला उशीरी उशीर करायची किधी कधी नाही नाही वरतू तू बर तू बर बोलायचे आहे का रे आज मी आगमन केली हे का आहेला
पाणी असायचं बापरे!
ते सोड आमच्या शाळेत आम्ही सकाळी चार चार वाजता थंडीच्या दिवसांमध्ये बर्फासारख्या पाण्याने अंगोळ करायचं
ह अप्रमा
आम्हाला शाळेमध्ये लवकर उठवायचे यार
बाक कॉल कट कर रे आता
किती आले दहा मिनिटं झाले का
हा
थांबा एक मिंट करतो